ह,
ष,
हॅलो,,
हॅलो,, आवाज येतय?
हा,, येतय मॅडम.
हा, काय झालंय?
हॅलो,, काय नाही, चाललंय काम.
हा,, काय काम करता?
हाजी, तो हाफीस ला आय, काम वापस आलोय तोऽ
हां,
ह, हम्,, झाल चहा पाणी?
जेवण,, एवढ्या लवकर नाही,, पाच नंतर.
अच्छा अके विषरा
पाास नंतरच्या करायचा हो काही नशता केला
अच्छा
त्यामुळे तुमचं झालं का
हो झालं ना चहा पाणी जाग जेवण झालं चहा पाणी
पिक्चर बघायला गेलेला मग स्वामींचा
नाही काही टायमच नाही भेटला सुट्ट्यांमध्ये मॅडम गावाला गेले होते त्यामुळे- ह काय केले नाही म पिक्चर बघायला तर टी व्ही वर येईल का बघू-
आले ना आत्ता वाढतां.
हा काम मग चेक करायला लागेल कशावर
ह् छान आहे पिक्चर
होम
आता बघाल तिकडेंच तेच चाललंय ना स्वामींचंच- काय म्हणजे जे शेतकरी वगैरे ना हसावून घेतात. त्यांच्यावर त्यांच्यावर आहे सगळं पर तुम्हाला सांगते- आता सगळे कसे देवा देवावर अवलंबून आहेत ना की हा देव आमच्या पाठ तिश देव बघतोय सगळ देवकर- त्यात पिकच्चरातून असं सांगितलं की देव तुमच्या पाठीशी- पण तुम्ही जर केलं तर देव तुमच्या पाठीशी तुम्ही जर बसून खाल्ल- तर देव तुमच्या पाठीशी नाही ना. म्हणजे असं बर्याच काही गोष्टी त्यातून सांगितल्या त्या, स्वामीनी.
हा.
कि तुम्ही करत राहावा मी तुमच्या पाठीशी अस
हा.
आणि का दुसर वाईट करायचंय
हा बरोबर.
मदत तेवढंच चांग टाईप मध्ये स्वच्छता ठेवा आणि शेतकऱ्या पाणी नाही त्यामुळं कसं शेतात पाणी वगैरे नाही मग सगळे सिटी जाऊन काम करतात. आपलं स्वतःच गाव आपली माती सोडू नका, तस कष्ट करा आज उद्या फळ भेटलच ना.
हा हा.
असं त्या पिकच्चरं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत का शिकयसार आहेत त्या. अ पिक्चर संपत आला का नाही कि मग बऱ्यापैकी समजतय.
हा हा.
आता बघल तिथं तेच चाललंय ना स्वामींच स्वामी भरपूर गर्दी होत बघायला तो पिक्चर.
हा पिक्चर पण मी ऐकलं की त्याने पिक्चर रेकॉर्ड पण बरच केला मराठी मूवी दो हजार, शंभर
स्वामी नसल्यामुंळ ते नसतं कोणी गेलं बघायला. देवळबधं नुसता पिकच्चर होता तो पण छान होता आणि यो फोटो काढला म्हणजे नावावर कुणाला समजत, ह काय म्हंटलं?
शिकण्यासारखं बी बरंच आहे ब त्याच्यामध्ये म्हणून, पण लोक परत परत पण जातात.
हो, ते विषय कसा झाला की जास्त करून सवामींच म्हणजे आधी ना सुरुवातीला पिक्चर रिलीज झाल्या झाल्या जास्त कोण बघाय जात नव्हतं का तर देऊळ बनंतू न कि पिक्चर कोण अस, समजत नव्हत त्यांना पणजावे समजलं
की पिक्चर स्वामीं आहे तसं गर्दी गर्दी गेली म्हणजे आ जास्त करून स्वामींना मानतात ना म्हणजे जास्त भक्त देतात स्वामीचे, त्यामुळं हा त्यामुळे बरेच जण जात होते बघायला. आणि एक जण गेला की तो असा पुढच्या सांगतो हा पिक्चरमध्ये असं होतं तसं होत. म आपण पण, घेण जात ना, बघण्यासाठी कि बा भाव हो म्हणतोय तर मग छान असेल, बघून तरी आपण, असा विषय असतो. तरी भरपूर आता बघितला ना म्हणजे हम् काय ते गुरुवार पाळतात ना आता बरेच लोक गुरुवार वगैर पाळतात उपवास ध तात त्यांच्या अध्याय वगैरे दररोज वाचायचे माळाचे जप कराय आणि त्यांच तुम्ही कधी गेलाय म्हणतात वगैरे.
नाही म्हटात नाही गेलो कधी, पण मी देऊळ पण प झोपायला जो देवढ बंद आहे ना तो बघितला आहे.
हम्म हम् हम्. मग ते मट वगैरे असं म्हणजे त्यांचं एकदम प्रसिद्ध असं बाकीच देवळांत नसतं असं मठात गेलं ना. वेगळंच तिथलं वातावरणच वेगळं माहतय असं वेगळंच वाट. तिथं गेल्यानंतर आपण गेल्यानंतर टाईम कधी निघून जातो हे समजत नाही तिथं.
हा मग ते ते देवाच ते पॉझिटिव्हटी असते ना दे देवाच्या मंदिरामध्ये तसंच मठ पण मठामध्ये पॉझिटिव्हटी असणारच.
हो.
तसच आमचा आता पाल. आता आळंदीची पालखी असते ना तेव्हा दोन दिवस एकदम पॉझिटिव्ह वाटत म्हणजे त्या एरियामध्ये पण मंदिरात किती पॉझिटिव्ह असेल.
हो तेच ना.
आणि ती लोक तिथून नेऊन गेली की काही पॉझिटिव्ह वाटत नाही नॉर्मल वाटत सगळं मग ह.
ते एक प्रकारे देवस तिथून जात असतो त्यामु तिथली वाईट शक्ती निघून जाते त्यामुळे आपल्याला तिथं गेल्यानंतर प्रसांना वाटत एकदम मस्त वाटत असते. त्या पिक्चरात असं पण सांगितलंय की म्हणजे तुम्ही फक्त देवावर श्रद्धा ठेवू नका म्हणजे देवासाठी उपवास वगैरे असं देव म्हणतोय का तुम्ही माझ्यासाठी दानपेटीत पैसे टाका माझ्यासाठी हे करा माझ्यासाठी ते करा. असं काहीच नाही म्हणत देव मग तुम्ही कोणासाठी तुम्ही फक्त मनातून म पुजल तरी मी तुमच्या पाठीशी उभ.
हा मग तेच आहे ना.
नावाखाली कसं म्हणजे दणगे वगैरे काढतात ना.
हो.
त्याच्यासाठी
ह. हा मग ते कसं आहे देव मंदिरात आपण जातो तर आपण बऱ्याचदा मागण्यासाठी जातो पण देवाकडे आपण मागतोय किंवा देवाला म्हणतोय कि तू हे केलं तर मग मी तुला प्रसाद देईल, किंवा नाड चढवेल. देवाकडे काय कमी आहे, त्यांनी सृष्टी बनवली आहे. आणि म्हणजे तेच मवी तेच म्हणतोय ना की, तुम्ही फक्त कृतज्ञ व्हा की तुम्हाला आयुष्य भेटलंय.
हां.
तेच माणसांना सांगायचा प्रयत्न करतात. पिक्चरातून हेच सांगायचा प्रयत्न आहे की
पण माणूस काय करतो त्याचं रडन घेऊन जातो देवाकडे की बाबा माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. मला हे दे, मला ते दे.
हो आणि म्हणतात की, तुम्ही जे देवळात दान वगैरे करताय त्याऐवजी एखादा भि भिकाऱ्याला दिल तरी ते बरं पडतं किव पाण्याण ते आपलं योग्य आहे.
हा हा. भिकाऱ्यांना म्हणजे पैसे देण्यापेक्षा त्याला खाऊ पिऊ घालायला पाहिजे.
हा तेच ना. म्हणजे आता एक भिकारी पण कशी करायला लागल्यात कि सगळं असून सुद्धा ते भीक मागतात. पण काही जणांच त्याच्या पोटाव पाय येतो ना, काही जण खरोखरच भिकारी असत म्हणा, म्हणजे गरीब लोक असतात, पण काही जण नाटक पण करतात, त्यामुळ एकामुळ दुसऱ्याचं नाव खराब होतय, आताय
हा हा. नाही आणि आस कुठ तरी शास्त्रात पण आहे की आपण जर भिकाऱ्याला पैसे दिले ना तर आपल्याला कुठेतरी मागण्या वेळ येते. म्हणून बी पैसे नाही द्यायचे, द्यायचं असेल तर जेवण वगैरे द्यायचं किंवा काहीतरी त्याला वडपाव वगैरे किंवा बिस्किट वगैरे असं देऊन द्यायचं म्हणजे आपल्याला बिरीवत तेच भेटतं. अच.
हम्म हम्, ते काय माहित नाही मला, म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकलं. मी कशी म्हणजे कुणाला देत नाही शक्यतो, का तर म्हणजे असं वेगळं वाटतं पैसे देतना. कुणाला देत. का त आपण पण शेवटी कष्ट केलेलंच हायत, तुम्ही पण कष्ट करा ना, काही आता ह्या जगात काही काम भेटू शकत. तुम्ही कष्ट करून का नाही कमवू शकत? आता तुमच वय हाय सगळं, तुम्हा हात हायत, पाय हायत. जर तुम्ही अपंग असता तर आम्ही चार रुपये तुम्हाला दिले असते. पण तुमच्यात सगळ्या असून तुम्ही का मागताय, तर मी जास्त कोणाला देतच नाही.
नाही आणि अपंग बी आहात तुम्ही तर अपंग समजा पायाने हायत हातानी तर नाही ना, तोंडाने तर नाही ना. बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या हाताने येऊ शकतात किंवा आपण बोलून पण होऊ शकता.
जे अपंग वगैरे हाय तर समजा हा एखादा अपंग आहे, त्याला पाय नाही मग तसल्याना काम कोण देत नाही ना हो. ते म्हणत आ तुला पाय नाही, तू कसं काम करणार आहे? तस देत नाही पर म्हणला हात नाही तुला, तू कसं करणार हे? म्हणजे त्यांना पण भरपूर प्रॉब्लेम अस आपण मस्त म्हणतो हा बाबा त्यांना हात पायनेत ते काही करू शकत पण पुढच्या माणसं असे बरेच जण समजून घेत नाइत ना
हा पण समजून घेणारे बरेच लोक आहे की नाही बाबा ठीक आहे तू दोन पैसे कमी देतो पण तुझा हात त्याचच काम पाआयचं नाइ तर तू ते कर आता बस एखाद्या हॉटेलमदे बसून तुमी कांदा चिरू शकता आता नाइ
हा ना
बरोबर आ हा
पण नाइ ना आता माजे मिस्टर तेच त्याच फक्त वय झालंय तो अजून सुदा काम करतो म्हणजे जेवढी बाकीची तरणी मूल काम करत नाईत ना तेवढं ते काम करतात पण अ ऑफिसमदील लोक काय म्हणतात की त्यांचं वय झालं तर त्यांच अ काम करायचं वय निघून गेले त्यांना काढून टाका असं अशा वेळी ती माणस काय करणार ना पुडची तरी आ मोटी साहेबांनीच आपल्याला काडायला लावले मग ते तरी काय करणार ना असा विषय होत अशना काम पण भेटत नाही परत लवकर कुट की तुमचं वय झालं आम्ही नाही काम देऊ शकत मग त्यांच आलच होतं शेवटी
हा मणजे व्यक्ती तस प्रवृत्ती बी असू शकतात
हा मणजे ते आपणच हे केलं पाइजे की बाबा हा आपण गरजू लोकांना उपयोगी गेलो तर त्यांना पण फूड काइतरी फायदा होईल
हा बरोबर
चालतेय मग करते मी परत तुम्हाला
हा ठीकेय चालेल चा